हॅलो?
कल्याश
काय नाही बघ जेवलीस?
हा जेवलो बघ तू, जेवलीस?
का झालंय ब
हम्म. हम्.
आणि काय मग?
काय? होय, होय, झोपल बघ, तुझ?
हाय, झोपा- झोपल्यात दोघं पण.
हा, हा,
हा.
म आवरलं सगळं?
आवरल बघ.
माझ पण आवरल. आवरून बसलेय बघ.
हा, ह, आणि काय मग तब्येत ठीक आहे?
तुझी ठीक हाय?
हा, हाय बघ. चांगलं, घरचे?
आयतयत बरं तुमच्या
हा, हा,
हम्म. आणि काय म्हणतेस का नाही बघ, आता वटपौर्णिमाच- हा सुट्टीला आलेलो की ग.
आलेलीस व्हय. नाइ तिकडं काय तुमच्याकडे कुठली यात्रा असत्या म्हण म्हणताना विचारल तुमच्या मम्मीला अजून ह्या वर्षी काय येणार नाय म्हटली उरसाला म्हणताना विचारलं ग.
हा, हा होय लक्ष्मीची आत्रा असत्या, आमच्याकड लई मोठ्यान आठ दिवस असतय.
होय!
होय, होय ते पण मी पण गेल्यापासन पहिल्यांदाच होतं नाइ तीन वर्षात न एकदा असतय त्याला माही म्हणत्यात.
हा, हा.
अं मग ते असतय मग ते यात्रा असली की गावात लग म्हणजे यात्रा झाल्यानंतर गावात लग्न करायला चालत नाही.
हम्म, हम्म.
आणि वास्तूक शांती करायचं नसतंय.
हा, हा.
म्हणजे ते पाया ते नच काढायच नस
हा म्हणजे का कोणतंही शुभ कार्य करायचं नाही म्हणते हो ना.
हा हा तसं करायचं नाही म्हणजे ते वाद्यतेन वाजवायचं नाही वाजवा वाजवी काय करायचं नाइ. म त्याच्या आधी म अस पंचायत मध लोक ना आधी हे करतात की म्हणजे माहिती देतात की.
हम्म, हम्म.
ते काय तर मी पण ह्या वर्षी पहिल्यांदाच बघितले होते एरडी घालणे म्हणून असतय आधी ए म्हणजे आठ दिवस यात्रा असत्या तसं मग पहिल्या दिवशी ते एरडी असते म्हण ते घालतात ते पौर्णिमेला एरडी पौर्णिमेला
हा, हा.
म्हणजे ते असं धान्य तेन असतय.
हा, हा.
ते घालतात ते धान्य तेन मातीतच आपण दसऱ्याला कसं घालतो बघ. त तस घालत्यात. म ते घातल्यानंत तर मग तीन चार दिवस क काय नसतय म्हणजे ते त्याचच जे पुजारी असतात ते त्यांच, त्यांचं म्हणजे हे करत्यात. त्यांचं त्यांचं काय अस ते सगळं करून घेतात. ते देवीचं म नंतर तीन चार दिवसान मग आंबिल घुगरा एक दिवस असतंय. आंबिल आणि घुघर्यानी द्यायचं असतंय नैवेद्य म्हणून. मग दुसऱ्या दिवशी अ देवीला पोळ्याचा निवद असतय.
काय, काय, हा, हा.
मत द्यायचं परत ते यात्रा असते त्यावेेळेस नवीन सूप तेन घ्यायच असतय म देवीला साडी नाही जस ती साडी ओटी बांगड्या हं गजरा घ्याय आणि आप आपलं घव्हाचे ओते असं सगळं घ्यायचं आंबिल हुगराण परत ते द्यायचं. ते देवीला नेऊन नैवेद्य द्यायचं असं दोन आहेत. आमच्याकडे लक्ष्मी आहे. एक असं गावात आहे एक. तस माळावर हाय आणि तिचं गावात आहे ते असं मा हेर सासर असं दोन्ही पण हाय.
होय काय
ते निवद दिलं की मग निवद दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच मिरवणूक असतंय ते गावात ना म्हणजे पहिल्या दिवशी असते ते मिरवणूक देवी तिच्या गावातन माहेर ला जात्या सुट्टीला एक दिवस आप मग कसं येतो तसं मग तिथं निवत तेन सगळं द्यायचं आणि मग परत निवत्तेन देऊन झाल्यानंतर आणि मग ती सासरी जात्या म्हणजे त्या दिवशी मिरवणूक अस ते ब त्या दिवशी सासरला म्हणजे असं गावात न मालावर असं नेऊन ठेवते मूर ते कसलेय सांग दुर्गा माता ते बसते बघ आप ल. दसऱ्यात तेवढी मोठी हा तेवढी मोठी देवीची मूर्ती ते लाकडी असं ते प्रत्ये ते गल्लीला असं नाचवतात त्याला घ्यायचं त्या देवीला असं धरायला असं माणसं असत तत तर देवीला नाचवायचं कुलाल ते नद त्यात
हम् हम्
मुळमा म्हणून देवस्ते ते असं मग त्याला असं म्हणजे अ ते गोंच्या पण घालत नाही बाळालाचसल तन घालायच असते हा कपडे तीन द्यायचे असते
तसच आमच्या म्हण ोड थोड फरक आहे सोा पण आमच्या म्हणजे माझ्या सासरच्या का म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या कणी गाव नागराळ आहे ग मग तिकडे पण कमी असत हो म्हणजे लगमवाची यात्रा असं म्हणतात पाच वर्षात नाही एकदा त्या ति आणि मी पण माझं लग्न झालं त्या वर्षी आधी झालेलं वाटतं त्यानंतर मग लग्न झाले त्याच वर्षी पण नंतर झालेय आणि ते पण असतच आहे बाई सगळं मग ते पण क असं म्हणजे काय म्हणतात पाच वर्षात ना कणी अ ती मरगोबाई म्हणून म्हणून पण आहे त्या गावात देवी मत आमच्या घरची कणी आहे घरची लेख आहे त मग त्या देवीला आपण ते आमच्या इकडे पण कसं गावातले सगळे सरपंच वगैरे कणी मोठमोठी लोकं कणी आमच्या घरी तिला न्यायला येत त्याात आणि त्या पण मग त्या घरात आमच्या त्या सगळ्या देवी तेना म्हणजे असं मुकुट आहेत त्याचे. आणि ती चार मुकुट आहेत त्यांना क आपल्या सुपात घालून घरातले पुरुष सगळे. सुपात घालून ते मंदिरात न्यायचं.
हा हा आमच्यात तर सुपात न ओटीन नेतात तुमच्याकडे तस आहे हा
हा ते मुकुट येतात आमच्यात. परत त्याच सगळं आयार माहेर.. सगळं सगळं नेत्यात आणि ते घरचे असल्यामुळे आमच्या घरातन पहिला बाहेर पडत्या मग मंदिरात जात्या मंदिरात त्याला पहिैर औक्षण तेन करून नंदी सावकार म्हणून येत्यात ते नंदी सावकार म्हणून तिथं त्यांनी आल्याशिवाय तिथं हे करत नाही नंदी सावकार आल्यावर मग मंदिरात जाऊन त्याच्या स्थापना करतात मग आत पूजाला पूजा करण्यासाठी फक्त आमच्या घरातलेच पुरुष असतात तिथे. असं काहीत पद्धत आहे. पहिल्यापासून दुसऱ्या कोणाच? किती? पण तिथले पुजारी काम करत असत तरी पण चालत नाही पण, आमच्या घरातले सगळे पुरुषांना आत जायला लागतय. अस आहे तिथं. असं म्हणजे अंगारचे सगळे वस्त्र काढून असं आत त्याची पूजा करून यायची असते.
हा हा आमच्या इथं कसं शेवटच्या दिवशी ते मिरवणूक. काढत्या म्हणजे ते देवी नदीला जाते असं म्हणतात. मग त्यावेळेस ते एर घालतात त्या त्या ववेळेसपासून देवी पाण्याला जोपर्यंत. गावातले लेकी, सुना आपलं गाव सोडून जायच नाही ते ना आलेत की एकदा, तर तिने राहायचंच मिरवणूक गेल्यानंतरच जायचं.
होय आमच्यात पण तसच आहे एकदा तिथं गेलं क नाही. यात्रा झाल्याशिवाय बाहेर पडाच नाही. पाच दिवसानच बाहेर पडायच हद्द पार करायच म्हणजे हद्दच. सोडायची नाही ती असं काही पण आहेत तिथं पण सेम तसच आहे
हा-हा
पण रोज एक दिवस. भाकरी, आंबिल एक दिवस त्यो निवद असतोय. एक दिवस पोळ्याचा असतोय एक दिवशी तर महाप्रसाद असतोय तिथ रोज महाप्रसाद असतोय पण आणि घरातलं नैवेद्य निलेल ते पण वाटतात तिथं असं रोज एक प्रकार असत
होय आणि परत ते यात्रा हाय म्हटल्यानंतर काय खेळनि पाळना तेन काय सगळं येतेच खायचं गाडा तेन आणि ते नव्ह ते परत आनीकनी आमचं गाव ते हे बघण्यासाठी तेने कार्यक्रम ठेवतात ऑर्केस्ट्रा लावणे कुस्त्या
होय काय अ
होय-होय
इकडं पण असत्या इकड पण कस ऊरसात असतात आता हे शिर्डोण मध्ये कनी आमच्या ऊर्सात ते सगळे प्रकार असतात ते पण शिर्डोण गावचे पण पद्धत आहे कसं शिर्डोण गावात कनि उरसाच्या बरोबर आठ दिवस आधी माती पडतात असं म्हणतात. म्हणजे माती, ते पाडली जाते का? असं जुन एक मोठ असं-असं एक मोठं असं घर आहे. मातीच पूर्ण अस उंच ववर बांधलेलं असं डोंगर अस टेकाडवर असं त्यामुळे तिथलं माती येऊन खोतात. नी ते बुट्टीत नेऊन काहीतरी करतात वाटत तिथ दर्ग्यामध्ये. आणि, त्याला म्हणतात माती पडलं मग तिथं माती पडल्यापासून गावात नारळ फोडायच नाही किंवा कोणतं शुभ कार्य करायचं नाही. हा नियम आहे पंधरा दिवस काय करायचं नाही मरगुबाईची यात्रा झाल्याशिवाय काय
टास्क खेलाच हा-हा.
उरुस आज आठ दिवसाांना माती पडल्यावर आठ दिवसान उरुस असतोय. आणि उरच झाल्यावर आठ दिवसांनी. मरगुबाईची याता अस. मग ते झाल्यावर मग सव काम करायचं.
हा हा आमच्याकडे पण त आमच्याकडे असं देवीला ते मिरवणूक असते तेव्हा नाचवायच असत खूप मोठा आहे ते देवीची मूर्ती आणि त्याला नाचवायचं परत. ते वाद्यते वाजवणारे असतात लोक पुढं मागं पुुढं करून नाचवतत एकदा एकाच ठिकाणी थांबत्या देवीय. असं असत आणि मग सगळं झाल्यानंतर देवी पाण्याला जात त्या मग तिथनं पुढं संध्याका जातय मग तिथन पुढं हे आता हे बस. ताबूत बसवायचं चालूत ना.
होय होय चालूय की ते आपण बोलूयाय की पुढच्या वला नाही हा मी परत फोन करत. त्यावेळी ते तो आपण विषय
हो हो चालते चालते. करूया की ठेव का आहेय हा. हॅलो.